हॅलो!
हा हॅलो ते ऐकू य ते काय?
हा. येतंय येतंय.
हा हा. मगाचं एक कॉल माझा फुकट गेला ओ, मणजे तुम्हाला रिंगच झाली नाई माझा तुमला.
नाय नाय तुमच्याकडून काईतरी प्रॉब्लेम असेल. माझ्याकडे फुल रेंजय आ मला मी उघडूनच बसले होते. कालपासून म्हटलं करायचयं कराययं हा हा हा. बोला बोला. नमस्कार म्हटल काय म्हणताय? झालं का जेवण?
हम्म. स्वयंपाक करून झाला आत्ता.
हा हा हा. बरं बरं. हो झालं झालं झालं. म्हणजे स्वयपाक झालंय. हो हो हो.
आणि केव्हा?
काय पाऊस पाणी नाही ना?
नाही. काय पाऊस पाणी काय नाय. गरमी खूप ए.
हो ना.
हम्म. शाळेला गेली मुलं?
अ- नाही. मुलगा माझा का-कामावर गेलाय.
हो हो हो हो. मोठे आणि काय म्हणताय म
बाकी? बाकी ठीक.
ह कायं नाई. तेच कि. जेवणाचं, पण काय? काय-काय करायचं डब्याला मुलांच्या तेच प्रश्न पडतोय रोज. हम्म.
तेेतो
रोज मुलाना वेगवेगळ पाहिजे.
हो हो हो. आणि विचारलं की मग आपल्या घरात किंवा काय पण कर म्हटलं काय पण कर हा पदार्थच नाहीये.
ते तर आहे आणि केल्यानंतर मग हे केलंस
हे अगदी सगळ गळ्यांकडे हेच इ म्हणजे
आता स्कूलस तरी नाश
नाई मला वाटलं हे करणार ए. म सांगायचं ना म
ते सांगत नाहीत आणि अपेक्षा काय वेगळीच ठेवतात आणि आम्ही
हो हो मनातलं आपण कसं ओळखणार?
हम्म आणि डब्याला रोज तरी कराय
हो आहो डब्या-डब्याचा तर प्रश्नच येतो डब्याचा.
रात्रीच विचार उद्या डब्याला काय करायचं? नाशत्याला काय करायचं? डब्याला काय करायचं? तेच विचार असते. काय आणि विशेष? हम्म. भरपूर आएत. करणारेच पाहिजे.
त्याला-त्याला आधी कष्ट भरपूर एत ना पण.
कष्ट भरपूर आएत पण आधीची-आधीची लोक तरी जात तर तेच करून मग भाकरी करायची आपल्याला सगळं आयत खरं करायला
हो.. तेच. आता इडली पीठ पण इडली पीठ पण विकत मिळतं.
हो सगळं.
हो.. आणलं की डोसे घालायचे.
हो ना. आमच्याकडे नाई मिळत अजून कारण सगळीच घरी असं म्हणजे आठवड्याच म्हणजे आठवड्याचं म्हणजे चार दिवसाचं एकदमच करून ठेवतात. पिझ्झा बनवतात हा जास्त नाय पदार्थ इकडे आमच्याकडे तर इडली, डोसे जास्त त्यामुळे ते काही विकत मिळत नाही प्रत्येच्या प्रत्येकाच्या घरात आहे ते. त्या व हो हो रोजच काही आहे नसणार नाश्त्याला तेच. म आज झाली इडली सॅटरडे. आता दुपारचा स्वयंपाक झाला मुलग्याला म स्नॅक् पुन्हा डब्याला काही तरी वेगळं करून ठेव हे लाडू करून ते बरं. हम्म दोन डब्या देय लागतात.
होय होय होय.
हम्म तेच ड्रायफ्रूटचे लाडू पाहिजे होते मग ते करायचं अजून. हम्म. नाचण्याचे लाडू पहिजे म्हणतो ते आवडत त्याला मुलग्याला फार. ये गर्मी जास् पौष्टिक आहे करणार किती करणार रे. सतत किचनला किचन कट्याला थांबवला होतो ना.
बरं आणि गरमी पण आहे त्याच्यामुळे गरमही होती ना जास्त.
हम्म नाही ना आज
नाच नाचणीचे लाडू तुम्ही मोड आणून करता का नाचणीला?
हा मो म्हणजे मोड म्हणजे कसं गरम पाणी अ कराय चं आणि त्यात ते हे घालायचं रागी आपली म्हणजे काय म्हणतात त्याला नाचणं नाचणं घालायचं आमच्याकडे रागी म्हणतो ना ते रागीला शब्द नाच अ निवडून स्वच्छ करून त्यात घालायचं उकळत्या पाणायात टाकायचं आणि लगेच मग कसं गाळून घ्यायचं गाळून मग फॅनला वाळवुन घ्यायचं.
अच्छा!
थोडे थोडे मग ते अ नाचणे आहेत ना ते भाजायचे थोडे-थोडे म्हणजे अशे लाह्या येऊपर्यंत पूर्ण लाह्या येत नाही थोडे-थोडे येते तो तोपर्यंत भाजायच ते आण नंतरना त्याचा मिक्सरला पावडर किंवा दळून आणायचं. आणि दळून आणलं ना मग तूप घालून ते म परत पीठ थोडसा भाजल्यासारखं करायचं
हा.
आणि त्यात लाडू हे घालायची गुळ घालायचा आपला.
अरे वा हा हा.
हा आणि त ते गरम असतानाच जरास हलवायचं पूर्ण गॅस बंद करायचं नाही बारीक ठेवायचं म्हणजे ते गुळ जरा असं मेल्ट झाल्यासारखं होतं. म नंतर ना थोडं खाली घेऊन गरम अस तानच जरासा तूप लावून लाडू करायचे.
ओके मस्त आहे पद्धत एकदम.
म्हणजे पौष्टिक पण आहे आणि खायला पण असं एकदम मस्त वाटतं ते हा घरचं आहे नुस्ता मन नाच हम्म बोला.
पण मग ते वाळवायचं म्हणजे थोडसच वाळवायचं का?
हा फांड जरासा वळवायचा पाणी पूर पूर्ण गेलं पाहिजे. असं उन्हात नाही वाळावायचं फॅनली तासभर तासभर ठेवायचे.
अच्छा!
आणि मग ते असे भाजायचे ते जराशा लाह्या होतात ते काही मोठं नाही ना. थोड थोडशे पांढरट लाह्या उठलं ना आं मग ते अ म हे करायच पावडर करायची. आपल्याला पाहिजे तर त्यात ड्रायफ्रूटचे पावडर वगैरे पण घातली चालते. काही जे आपल्याला ऍड काय करू वाटं करायचं पण मेन गुळ, तूप आणि नाचणी
होय
ते छान होतात लाडू आणि रोज खाल त्यांना प हा-हा बघ खूप छान होतात म तर आवडीच आहे आमच्यात
आम्ही माहित नव्हतं ना मला असं म्हणजे ही पद्धत तुमची कि असं करत तर आम्ही आपलं पीठ भाजून म्हणजे असं थोडी नाचणी धुून दळून म्हणजे असं आणून पीठ भाजून तसं मी करायचे म्हणजे
हा-हा
पण ते मोड आलेलं पौष्टिक ना अजून
होय मोडले पुष्टी म्हणजे मोड मोड येत नाहीत मोड म्हणजे आम्ही करतो की मोडे मोड आणून करत नाही असंच नऊला आलात की
अच्छा अच्छा
म ते म्हणजे पटकन होतात म्हणजे मोडेला आणि एक दिवस पाहिजे तसं नाही गरम पाण्यातन काढायची जर अे जर ओळ उकळत्या पाण्यात टाकलेलं असतं ना लगेच काढून जरास फॅन ला वळवायचे आणि मग लाह्या जरा असं भाजून लाह्या आलं कि फोल्ड करून टाकलं असं करतेय.
मी नक्की बघेन मग अर्धा किलो तरी आणून घरात फडून बघेन तुम्हाला व्हॉट्सअप वर सांगेन मी केले की
हो-हो-हो सांगा तुम्ही ते पीठ भाजलेलं असं ना ते लहान मुलांना पण जेसे असं आपण हे करतो ना गुळ घालून ला-लापशी टाईप हा तसं पण केलं तर चालतय मुला तस पिट करायचं छान लागते
होय होय बर बर चला एक नवीन नवीन रेसिपी कळली.
सगळीकडे वेगवेगळ असत ना म्हणजे सग एरिया बदलला की भाषा बदलते तस खाद्य पदार्थ बद बदलत.
खाद्य पदार्थ होणार
आणि काय म्हणतय तुमच्याकडे काय स्पेशल तु
आमच्याकडे काय नाही आमच्याकडे स्पेशल म्हणजे आम्ही बाकी गुळपापडी म्हणून आमच्याकडे लाडू करतात गव्हाच्या पिठाचेच.
ते कसं काय
अ ते सुद्धा असं जरा गहू धुवायचे.
हा
थोडे वाळवायचे
हा हा थोडे म्हणजे उन्हाला कि फॅनला
उन्हाला चालत आम्ही उन्हालाच वाळवतो
हा
हा धुवून वाळवून त्याच्यानंतर दळून आणायचे ते.
बरोबर हा.
आणि मग तुपावरच भाजायचे
हा
ते पीठ असते ते तुपावर भाजायचं आणि त्याच्या ड्राय फ्रूटस टाकून अ खारीक पावडर वगैरे सगळं टाकायचं आपण जे टाकतो ते
हा
आणि गूळ ते झालं ना भाजी की गुळ आपण थोडासा म्हणजे जेवढा पाहिजे आपल्याला अंदाजाने तेवढा कुकरला डब्यात लावायचा
हा हा
हा म्हणजे त्यात काय नाही पाणी वगैरे घालायचं कुकरला डब्यात लावायचं बंद डब्यात आणि एक दोन शिट्ट्या द्यायच्या गु - गुळाला
हा हा. खाली पाणी खालायचं म्हणजे खाली पाणी घालायचं डबॅत. हा. हा तस तस
हा आणि मग उतरल ना काय-नाही काय नाही-काय नाही-काय नाही
हं.
हा. त्या पीठातच सगळं वेलची पावडर किंवा जायफळ पावडर, वगैरे काय पाहिजे ते आपण पिठातच घालायचं. हम्म आणि मग खाली उतरून हा गुळ झाला ना ग गॅ कुकरला कि मग खाली उतरून त्या गुळात ते सगळं मिश्रण घालायचं.
हा हा.
आणि लाडू वळायचे म्हणजे मग जास्त असं कडक पण नाही होत काय नाही मऊ छान होतात.
पण ते पाण्याची प वाफ गेली असत्या ना? त्यात
नाही पाण्याची, बंद डब्यात ठेवायचं म्हणून तर
हा-हा-हा. बंद
हा बंद डब्यात, कुकरला आपण बंद डबा ठेवायचा.
हा हा.
हा मग नाही पाणी जात अजिबात. हो छान होतात, मऊ होतात. म्हाताऱ्या माणसाांना पण खायला बरं आणि पोरांना पण बरं.
आणी एक नवीन रेसिपी कळाली मी पण करून बघते.
जाम वेगवेगळ्या करतो-करतो म्हणजे आमी. असं
त्याला काय म्हणायचं? त्या लाडूला
गुळ पापडी लाडू, गुळ पापडी
गुळपापडी छान आहे. नाव पण छान आहे.
च गव्हाच करतात ते
हा हा हा.
हो गुळपापडी लाडू आओ आता वेगळं काहीतरी मुलांना लागतं ना वेगळं
हम्म. नवीन काहीतरी असल की तेवढं ते ह्याच्यान खातात आगदी का बाबा नवीन आहे.
म्हणजे पाक करायचं नाही काय नाही झटपट होतं ना ते
ते एक बिघडलं की ते काय येक येतच बी आ पाक बिगडला की लाडूू-लाडू बिघडत
मंजे मी खरं सांग ते मला सुद्धा लाडू पाकातला म्हणजे एवढा येत नाही.
हा. ते म्हणजे पाक चुकतो कि मग
पाक चुकतो हो आणि आमच्याकडे संक्रांतीला ती गुळाची पोळी करतात. ती माहिती आहे का तुम्हाला? हा. गुळाची पोळी बरोबर ये. हो-हो फक्, हो-हो फक क्त तुमच्याकडे शेंगदाणे असतात ना नुसते? आणि काय असतं दुसरं?
तीळ आणि गुड. तुम्ही काय तुम्ही कसं करताय?
च्या कडे थोड बेसन पीठ असत ना ते भाजुन तुपावर टकतो. आम्ही बायडिंग सा साठी हा. असं घालतो आम्ही आणि त्याच्यात थोडी खसखस भाजून टाकतो ती घालतो आणि तीळ आणि शेंगदाणे, खोबरं थोडं भाजून मिक्सरमध्ये काढून असे चार, पाच पदार्थ
थँक्यू-थँक्यू-थँक्यू-थँक्यू.
हे चार, पाच पदार्थ आम्ही भाजून त्याच्यात टाकतो बाइंडिंग साठी कारण मग ते तीळ आणि गूळ नुसतं होतं ना मग